हॅलो. हा बोला.
हॅलो.
हॅलो. हॅलो.
हॅलो.
हा बोलाना, आवाज नाई एतय काय?
हा हा, येते काय आवाज.
हा येतय.
खुपच कमी आवाज येथे बई याच्यावर.
आवाज नाई एतय काय?
हं तुम्हाला ईऊन रायला का माझा?
हा, येऊन राहिला.
हाव का?
हां.
तर मी सगळ्यात वरं
हाव काय?
खाली रेंजच नाहीे ना.
काय चालू, हाव ना.
बस, काही नाही. तुमचं, काय चालूय?
काय नाही, आम्ही बसेलाव.
कधीचं कामय? जो
हा झाली, कामही झाली.
हा, का.
हं.
हां. हं. क्लास चांगल्यायत का ओ?
चांगलेय.
हॅलो.
हो, चांगल्या.
हा, हा, हम्म, हम्. आता ज्वेलरी मस्त मिळते का ओ? जशी लागली तशी, ते ड्रेस साडीवर.
हो, चांगली भेटते.
नवीन- नवीन ज्वेलरी निघून राहिली म्हणे.
नवीन- नवीन निघाल्या आता.
हम्म. जसा पॅटर्नय, तशी ज्वेलरीय.
हाव.
वर यी दीदी.
काय करू राहिली?
हा, तेच ना. आता लग्नात असं म्हणजे, सोनं कमी न ज्वेलरीज जास्त घालतात.
हा.
पण चांगलं वाटते की नाही असं, पुर्ण सेट घ्यातला तर.
हा, चांगलं वाटतेय.
हम्म. नवीन वेगळं काहीतरी. सोनंही म्हणजे सोनंही आहे. जरा कॉमनचाय, पण हा, आता भाव कुठे चालंले सुन्याचे.
नवीन- नवीन घातलं जातय.
सोनं आता काही सो हे नाही राहिलं. सोस्त नाही राहिलं.
हम्.
हं. या काळात असं, याच्यात तर होत ही नाही.
नाही.
हम्म. सोन्याची भाव वाढून राहिली. पण कमी नाही होऊन राहिले.
नाही, कमी नाही होऊन राहिले. वाढत जायले.
हा, तेच ना. हा मग, त्या त्यात ते मोती चीन काय अस मस्त-मस्त डिझाईन बनवतात. त्याची काय क्लास घेतात की काय? आम्हाला नाही ठाऊक. प्रशिक्षण हा गटाच्या मार्फत असते तें
हा गटाच्या मार्फत हाय क्लास घेतात प्रशिक्षण होते तिकडे पेपर होते.
तर आता ती नवीनच वाटते की नाही नथ आणि ती अशी लॉंग असा नेकलेस त्यात ते पेंडॉल चांगला वाटते. आता कसं लग्नात वेगळा सेट घालतात हळदीत वेगळा सेट घालतात.
हम्म
साडी वर मॅचिंग
हा तो असं बनून पाहायला लागते. हम्म.
ऑनलाईन नथ
मला वाटते ते गटातले म्हणून बाया ला जास्त मोफत म्हणजे असं प्रशिक्षण सारखच हाय ते.
हा.
आता कोणी काय म्हणजे कोणी मशीन काम कोणी ब्युटी पार्लर कोणी काही समज अस नवीन नवीन आहे वेगवेगडं त्याचे ही काही दिवस आहेत वाटते बहुतेक.
हा.
हा हॅलो.
हा आता झाला ना आता ह्यो गेला झाले ना मांगे म्हणलं ज्वेलरीचं प्रशिक्षण.
हा ओके कशाचं
पेपर होता ज्वेलरीचा.
हाव काय?
हम्म.
हा मला वाटते ते जवळ डिप्लोमा असला की मशीन भेटते बहुतेक शिलाई मशीन.
हाव मशीन भे
असं ऐकलं कारण की तशी नाही तर महाग पडती घ्या घेतली तर नऊ दहा हजाराची पण तस जर डिप्लोमा असला तर कमी रेंज मध्ये भेटते.
हा
हा म्हणजे अशी चौकशी करुन पहायला लागते.
हा आता ज्वेलरीचंही आपण हा
हम्म
ज्वेलरीच म्हटलं आपण आता क्लास केले की मग आपल्याला इथं त्या ज्वेलरच्या दुकानात काम भेटते ना तर चांगली जमली आपल्याला ते करता आली
आता मागे लहान लहान पुरी त्याच्यावर बेसर लागल्या पोरी काही.
हो ना
हम्म
हम्म आता खूप नवीन नवीन निघालं.
आता अकोल्याला झालं होतं ना गटाचं प्रशिक्षण ना मागे.
हा मी ही ऐकलं होतं अकोल्याला काय सुरू होतं.
हम्म.
हम्म.
वेगवेगळे पदार्थ निलपिकले. वेगवेगळे स्टॉल लागले होते. हो सगळ्याच होत कपडे पदार्थ हॅलो आवाज नाही येऊ राहिला.
त्याचे पॅकेटच अ म्हणजे विकतात पॅकेट करून.
हा पॅकेटचे पॅकेटच ना मग.
हा कुरडीन, पापड, मॅगी, शेवळे असं नाही तर मग इडलीच पीठ ढोकळ्या ढोकळ्याचं पीठ हा आताच. खूप जणीचं पायाचं प्रशिक्षण सुरू आहे. अकोठलं आहे काय माहीत सुरू बहुतेक.
हम्म अकोला.
हम्म आता कोणी मग ते पॅकेटच घेऊन राहिलं.
हम्म.
हम्
कायचा आवाज येऊन रायला
ह आवाज येतो हम् कुठे अन जाय वर वर पोरांना कूठे यायले हम्म् आता ते सोड काही असकाही राहिल नाही ना घरी शक्यतो कोणी करतच नाही ना ऑनलाईन एकत म विकत असच ये हम्म् आणखी
आणखी काही नाही
हा